हा ताई.
हां बोला की.
मेडिकल काय चालू आहे आज.
होय हाय की चालू, आम्हाला काय सुट्टी असते होय.
ह नाही तुम्हाला एक विचारायचं काय होत माहितीय काय, माझ्या चेहऱ्यावर कनी नाही कधीच काय असं उठलं नाही काय, एखादी फो- म्हणजे पिंपल्स वगैरे अस काय उठलं नव्हतं आणि आता की नाही, - ह्या आठ दिवसात म्हणजे की नाही, अस जास्त चेहरा की नाही पिंपल्स नी भरायला लागलाय म्हण ते कशामुळे होतय?
आणि मग तुम्ही साबण वगैरे काय किंवा फेसवॉश वगैरे काय, चेंज केलंय काय? -
नाही, कायम जो आहे की नाही तोच वापरतोय, पण आता पाणी कसं जरा खराब याय लागलंय नाही.
हा, हा, नदीला तर पाणी तर घाण आल नाही.
होय, मग त्यामुळे होऊ शकतंय काय ते?
ते कसं अलर्जी मुळे होऊ शकते, बाकी काय- खाण्यापिण्यात ईकडं-तिकडं तेन काय बदल नाही न्हव?
नाही, नाही, हाय असं आपलं रेग्युलरच की, कुठं म्हणजे अस बाहेर- फिरायला गेले, तिथनं जाऊन आलय असं झाल्या, असं पण काय नाही हो. हाय असं घरातच हाय, पण कसं? - कधी चेहराव काहीच उठलं नाही आणि आता अचानक हे आठ पंधरा दिवसात म्हणजे की नाही- बारीक-बारीक- अ म्हणजे, पिंपल्स उठत उठत आता ते मोठं मोठं दिसायला लागल्यात, मग ते कधीच काय उठलं नाही म्हटलं. - म परवा कॉल केलावर पण विचारायचं तुम्हाला लक्षात नाही, म्हणजे तुमच्याकडनं कसं जरा माहिती मिळेल की नाही.
हा, हा, मग बाकी मग दुसरी कुठली क्रीम तेन वापरताय काय, असं ते?
नाही, नाही, काही नाही, आपला हाय पाऊन्स मी कुठलं फेसवॉश पण नाही, हाय आपलं साबण रेग्युलर असतोय. तो फेसवॉश कधीच तर वापरते, म्हणजे ते पण कसं आता नाहीच वापरत वर्षभरात तर नाही. चेहऱ्याला एकतर कधी फेशियल वगैरे असलं पण काही करत नाही.
ह, मग काय पाण्यामुळेच एखाद्या वेळेस झाला असणार आहे तसं.
आता हे कसं, नदीचा जसं पाऊस चालू झालाय की नाही-
हा.
तसं, ते व्हायला लागले वाटायला लागले मला पण आणि आपलं ह्या साईड- होय, होय आणि ह्या खांद्यावरती न अस- साईडला पण असं बारीक-बारीक पुरळ उठाल्यात ओ, मग ते अलर्जी हाय, का काय ते पण कळना.
मला असं काय अलर्जी ते नवत्या काय, म्हणजे ते पित्तगांद्या वगैरे उठत्यात बघा तसं काय हाय काय?
का का उठत नाही ना त्याला
आं हम्
खाज तेन काय उठत नाही ना?
नाही, नाही, खाज वगैरे काय नाही, पण ते पिंपल्स असं मोठं झालं की नाही- दुखायला चालू होतय कि ओ. हम्
हे पाण्याच्या ह्याच्यानच झालं असणार आहे घे. थोड्या दिवसांनी आपोआप कमी होतं ते.
हा.
तेच म्हंटलं, मला पण काही ते समजना, हे असं कशामुळे व्हाय लागलंय किंवा काय कळणा पण- आणि आता दवाखान्यात जायचं म्हटलं, आज मग त्याच्या आधी बरं झालं तुमचाच कॉल आला म्हटलं. विचारून घेऊया तुम्हाला पण ते अजून एक-
कवर
ते कसं आता मी एक क्रीम कि नाई माझी भाऊजयला पण उठत होतं मध्ये म्हणजे तिचं कसं ते लग्नाच्या वेळेस हाळद वगर लावतोयी नाही त्याची अलर्जी होऊन की नाही तिला भरलेला चेहरा मग ते क्रीम वापरत हो- ती म परवा मला ती दिल्या म ते तुम्हाला का नाई नंतर जरा व्हॉट्सअपला पाठवतो काय. ती क्रीम ती कशावरची आहे किंवा काय ते इफेक्ट होते काय जरा बघा कि त्याच्यावर.
हां हा चालतंय म फोटो टाका सांगते मग मी आणि बघा थोडे दिवस भर नाई कमी झालं जर जास्त चेहरा भरलेला असेल तर मग जरा डॉक्टरना दाखवून घ्या, कशामुळं काय झालंय म्हणजे अलर्जीचं हाय काय कशाच आहे ते सम
हां कधीच काय उठलं नाही एक तर चेहऱ्यावर पण नाही आणि अंगावर पण कधी काही नाई आणि ते अचानक म्हणजे परवापासून एक आठ पंधरा दिवस झालं ते भरायला लागलं ते चेहरा लहीच कसतर दिसाय लागलाय म्हणजे ते कधी उठत नई ते अचानक ऊटल्यानंतर ते कस ती फोडी ठून गेल्यानंतर काळपट होत नाही काय तस झालंय ते. हां डाग पडला सारखं व्हाय लागलंय ते. म तेच म्हंटलं तुम्हाला जरा विचारायचं मण काल का परवा त्याच्यासाठीच कॉल केलेलं संध्याकाळच तुम्हाला वेळ आय काय म्हणून मेडिकल उघडलो नाही म्हटला नाय का तुम्ही.
ह होय मी तस जरा दोन दिवसच मेडिकल नव्हतंच बंदच होतं संध्याकाळी.
हां हा म ते दवाखाना कधी उघडलेला असतोय त्याच वेळ उघडताय आहे काय तसं काही नाही.
नाई नाई तसं काही नाही माझं काही रोज चालूच असत सोडा पण एक दिवस खूप झाल ना सरांच्या प्ले जरा भावकीतले कोणतर एक्सपायर झाले मग सरांनी म्हंटलं सकाळी मी आलेले मला काही माहित नव्हतं म संध्याकाळी तरी पण चालू करणारच होते मी म सरांचा फोन आला मला कि असं अस झालंय आणि बंद ठेवा आजच्या दिवस. ठीक काय म्हटलं. आणि एक दिवस काय मीच सुट्टी घेतलेली कारण घरात ते जरा तैबायचं करायचं तर म्हणताना म. संध्याकाळी मी बंद ठेवणार आहे म्हण सांगितलेलं सरांनी.
हां हा तुमच्या घरात तैबायचं हाय काय.
ब आहे क म्हणजे सगळ सगळ्यांच्या मधच सोडते ये.
हां होय तसच असतय की आपल्या भाऊकीच्या मध्ये असते.
हा भावकीच्या मध्ये सगळेजण एकत्र मिळूनच करते आमी ते.
हां म्हणजे म आमचं पण कसं गावात होतं म आमच्या घरातच होती अशी देवळी आधीचं जुनं घर नसते काय. त्या देवळीतच ताईबाईचं होतं.
त घरात ठेवायच नसत ना?
नाही आमचं घरच म्हणजे कसं होतं माहितेय काय घरात ते आधी बांधलेलं जे घर होतं का नाई त्या घरात देवळीतच होतं ते म ते काढून पण चालत नाही नाही ते ठिकाण बदलून चालत नाही.
विचारल्याशिवाय जागा पण बदलता येत नाही देशील.
नाई म आमचं कस आता पुराच्या पाण्या तिकडचं जे घर पडलं क नाई आम्ही माळावरती आलो मग आता तिथं मंदिर तेवढंच लहान तिचं करायचंय ताईबाईचं. म्हणजे ते कसं आपण.
कसं, मंग ऐकलेय मी म्हणताना.
होय होय नाही ते आमचं कसं पहिल्यापासूनच ते देवळीत होतं मग ते जागा पण बदलून चालत नाही नय काय. तिथंच ठेवाय लागतय, म ते तिथंच करत होतो आम्ही. म आता कसं ते पडल्यामुळं कनई आर्ध घर ते पडलेय म आता तिथंच आहेत विटा वगैरे म ते मंदिर करूया म्हणतात म्हणजे नवरात्रीच्या वेळेस ते आपण देवासनी तेल घालायला जात नाही काय. त्यावेळेस म तेल तेन घालायला बरं पडतेय आता कसं पडलंय त्याच्यामध्येच बरोबर ते अडकल्यासारखं झालंय आओ. ह
हा हा म आजून तिथं स हाय वय पडलेले घराचे तिथ.
होय मग ते इकडं आणायला चालत नाही ते जागा बदलून चालत नाही.
आता तिथंच बांधणार म्हणजे तिथं
होय होय तेवढंच म लहान तिथंच मंदिर बांधणार ते. म ते कसं होतंय त्याची जागा पण बदलून चालत नाही आणि ते हलवून पण चालत नाई असंय म ऊगच काय तर दुसरं व्हायचं म्हणतात पप्पा. त्याच्या वाटणीचं तिथंच बांधलेलं बरं आहे ते छोटंसं मंदिर तेवढंच.
तरी तेच हे करायचं, मग तुमचं तितन लांब पडतंय का जवळ आहे घर?
तीन किलोमीटर अंतर आहे की आमच्या इथं पाणी येत आहे त्यामुळे आम्ही तिथे राहतच नाही हो दोन हजार पाच ला जे पुराचं पाणी जास्त आलेलं आहे की नाही?
मीट करून बघाय ओ आता जिथं म्हणजे राहायला शिफ्ट झालाय का नाही तिथं घेतलं तर चालतय काय विचारून बघायचं
विचारून बघितलं की, आमच्या इथं कसं आता वडील कसं देवाचं ते करतय तसं भाऊ करत नाही. मग ते आणि आणलं किंवा भाऊजला पटत नाही असं हाय मगच आणून ते देवाचं पण व्हायला पाहिजे कि ते करायला. मगच ते करायचं आणि तेवढी इथं पण असं म्हणजे जागा आहे सोडा पण ते मंदिर करायच म्हनल की सगळ वेगळं पडत नाही ते भावं थोडी गावात आहे थोडी हित हा मग ते लागल्यात की तिथंच लहान मंदिर बांधूया, म्हणजे हितल्याना पण तिथं यायला पड बरं पड ते आणि आम्हाला तिथं हे करायला बरं पडतंय असं.
जा ना तिथं जायला चालतय.
होयच की
तेैेव असते म्हणजे अंड वगैरे ते हे करत.
होय होय आणि आमच्यात कसं आणि ते ताईबाईचं आमच लय हे होतं की लहान मुल कोण जरी घरात आलं की नाही ते रडायचं लय ते दही भाताचा निवद दिल्याशिवाय शांतच नाही.
व्हय सगळी तस म्हणतात ते मात्र करायला नाही त्यांच्याकडे ऐकले म लहान मुलं रडतात
लहान मुललंही रडतय आमच्यात मामाची पण मुलगा एकदम लहान होता आणि ते आलेला त्यावे आत पाऊल ठेवल्याबरोबर जे रडाय लागलं ते अजिबात उरसाला आलेलं ते पहिल्यांदा. ते कसलं ते तोंडच त्याचं बंद नाही बाहेर कसलं भरी खळालता आणी आत आल्यानंतर जे रडाय लागला ते अजिबात बंद नाही ते हा असा आलेल्या पावली त्यांनी गेलीत परत. दही भाताचा निवध करून त्यांनी सगळं पाठवली तिकडं ते वटी त्यां हे केलीत आणि मग ते शांत आलं बाळ.
हम
त्यामुळे म्हणतय आपण हे नाही ते नाही खरं हाय ते.
हो काय तर आसल्याशिवाय काय आधीची माणसं तसं काय कोण म्हणत नव्हती
होयच की
कोणाला तर काय तर म्हणजे तस अनुभव आल्याशिवाय कोण काय म्हणणार आहे काय? काय तर असतय आपल्याला पटत नाही. काय नाही असं होतय.
जाई तर टवायचं पण हय खरं पूर्ण राणात असं हाय ओ ते पण जायला लागतंय बघा आमच्या इकडं बाळ जन्मल्यावर ते सटवायच हे करून जायचं त्याच टोपडं कपडे वगैरे घेऊन तिथं पाळण्याला बांधायचं. अस लई हाय.
नाही लई शास्त्र आहे द आधीची.
आणि जरा कमी कमी व्हाय लागल्यात ती.
आताच बरा कमी कमी होत चाल म्हणजे आधीपासूनच हय ते करायला लागते ते करायलाच लागत
करायला लागते आणि ते कधी पण ते आपल्याला ते जाणवून येतच ते पुढं काय अडच नी याय लागल्या काय आल्या, तर ते कळतयचं ते.
हा, आधीपासून आपण काही नवीन पद्धत पाडायची पण नाही. आणि काय हाय तेवढं गप करत बसायचं.
होयचं, की.
तु ते बंद केलं सगळंच तर, आत्ता काय जाणवत नाही पण आणि थोड्या वर्षान जाऊन काही त्रास व्हाय लागला तर, आपल्या पण लक्षात येत नाही की काय झालंय तेे.
होय होय.
हाय, ते गप्प करत बसायचं.
आता आमच्यात पण कसं कुवारी मुली वाढायचं कुमारी का हे चालूच असतय. श्रावणात म्हणा किंवा ते ताईबाईचं पण करताना.
हा हा.
हे असतच ते आणि ते करायच लागतंय, आपण किती जरी हे करायला लागलो, तर ते करायच लागतय. नाही नाही, म्हटलं करायचं नाही आता हे बंद करायचं तर नाही होत ते.
ह ह होत नाही, ते. का माहिती केलेलं, माहिती केलेलंच बरोबर.
होय, कधीतर अडचण आली काय आल्या कि, मग जाऊन आणि विचारलं की आणि परत तेच सांगतात मग तेे. ते राहिलय हे राहिलय.
श्रावणात वाढताय होय, मग कुमारी मुली?
आ.
श्रावणात वाढतासा होय, कुमारी मुली.
नाही नाही म्हणजे देवाचं आमच्या कधी करायचं असतयं कनय त्यावेळी, कुमारीका आता डिलिव्हरी वगैरे झाली की कुमारीका मुली वाढायला लागतात. लागत्यात.
हा हा.
श्रावणात सुवासिनी नाही, सुवासिनी वाढत्यात श्रावणात. आम्ही काय एवढं काय करत नाही, सोडा देवाचं तेन काय आमच्या इकडे जास्त असं हे नाही तेे. हम्म, चालतंय का बाई, कॉल कट करू काय?
हा हा, ठीक आहे चालतयं.